हॅलो हा साई मेसेज केल काय आता? हा या लागलंय. तुम्हाला माझा आवाज ऐकू याय लागलंय? हा, हा बोला की. काय म्हणताय? हो.
नाय मग एवढ्या लवकर आता तर चाललय आराम. थोडाफार तुमचं मग?
आमचा पण आहे ना हो. ‌ काय नाही. बसलेले तेच एक कॉल आलेला याच्यावरच बोलत बसलेली. अजून भरपूर कॉल आहेत ओ माझे.
हो माझे पण बाकी आहेत. पण कोणी सापडत नाही म्हटलं ठीक आहे तुमचा मेसेज आला.
हा आणि त्यात अ त्या कसं व्हायला लागलं माहितेय माझा मुलगा आहे अडीच वर्षाचा
हो, हो, हो.
उठला की नई मग मला मोबाईलमध्ये बोलू देत नाही सारखं माझ्या बरोबर बोल, माझ्या बरोबर खेळ असं म्हणतोय. त्याच्यामुळ कसं होतंय तो झोपला क नाही तेवढ्या वेळातच मला बोलायला मिळतंय. आणि मग तो झोपला की नई मग बाकीच
हा ते तर आहेच पण मग असे काही की आपल्यासारख्या अपवाद असतात ना त्यांना फक्त मुलं म्हणजे स्कूलमध्ये बोलायला भेटत अस हाय.
होय, होय.
नाही, नाही काही प्रॉब्लेम नाही. आपण बोलुया?
हो चालेल, चालेल. मला कसं दुपारी बघा दोन ते चार साडेचार पर्यंत तुम्हीच फोन लावू शकताय. कारण त्यावेळे तो झोपतोय, मग तो झोपला क नई मी मी दुपारच झोपतच नाही. मी फ्रीच असते, माझं काम पण सकाळीच आवरतंय. त्यामुळे मी दुपारी फ्री असते. मला दोन ते चारच्या दरम्यान फोन लावला तरी चालतंय. हं. काय म्हणताय? बाकी काय नाही बघा आहे निवांत. पा वगैरे काय नाही. ऊन
गर्मी, गर्मी गर्मी, गर्मी जिथे जिथे गर्मी.
गर्मी होय. पावसाळा असुन सुद्धा उन्हाळा आहे असंच वाट अजून पण
पावसाळा म्हण तू त लवकर चालू होणार
पण नाही यावरती यावरती पा लेट आहे मावरती इंडिंग्लास हाऊस चालू झाला होता
हो हो मागच्या वर्षी फार म्हणजे
आता दहा दिवस झाले तरी पण अजून पाऊस ह नाही
आणि मागस एवढी म्हणजे हे नव्हती ना ताई गर्मी पण नव्हती, ग्लोबल वॉर्मिंग पण नव्हती अशी म्हणजे आता जशी- ची उष्णता वाढते ते सगळे
हा होय आणि ह्या गोष्टी ता पण खूप जास्त आहे आणि ऊन पण भरपूर आहे यावरती
हो ऊन तर आहेच तुम्ही मला आता काहीकाही ठिकाणी एक दिवसच पाऊस पडला नाही तर दुधसाच तीस इतकं उकडलं इतकं उकडलं आम्ही जस्ट एक म्हणजे गेलो होतो एका कार्यक्रमासाठी तर आधा रस्त आता पूर्ण ऊन आणि ति तून पुढे जो पाव म्हणजे एकदम पाऊस धुव्वाधार पाऊस इथे गर्मीतून थंडीत गेलो थंडीतून परत गरमी तालू म्हणजे इतकी तब् जाम झाली विचारूच नका तूम्ही
कंटिन्युअस पाऊस असला तर काय वाटत नाही असं ऊन पाऊस ऊन पाऊस झाला ना मग त तब्येत पण व्यवस्थित राहत नाही लगेच तब्येत बिघडते
आपण म्हणतो घरकाम घरकाम खूप, आपण करायला हवं नमस्कार मला थोडीसे एक्सरसाइज म्हणा करायला हवी
पाहिजे आणि जेवणामध्ये पण जेवणामध्ये पण प्रोटीन्स वगैरे ह
ते आहेत म्हणजे आता मग तुम्ही नॉनव्हेज वगैरे खातात का? हा मग व्हेजवाल्यांना तेच खूप असतं नॉनव्हेजवाल्यांना भेटून जातात प्रोटीन्स वगैरे भेटून जाते माप त्याला जे व्हेजवाले आहेत त्यांना थोडंसं म्हणजे वाढवावं लागतं पनीर वगैरे म्हणा- किंवा सोयाबीन म्हणा असं
आहे सोड हाना हाना होय होय ते आठवड्यात ना एकदा किंवा महिन्यात ना दोन तीन वेळा असं चालतोय दररोज उठून त्यात भाज्या खाणं पण नको वाटत ते
नगलच्यान तीत आवडतं आता फॉर एक्झाम्पल माझ्या मुलाला बाहेरचं फार आवडतं बाहेरचं पाणीपुरी आहे ना पाणीपुरी मला पण आवडते पण बाहेरची पावभाजी वगैरे खूप आवडते आणि ती जी घरात केली मम्मा टेस्ट स्टी नाही बनी बिलकुल आवडत नाही मला म तू बर्गर बनव मम्मा हो म फ्रिंक फ्राज बनव असं कर तस कर टिफिनला आता म मधू तरी पालेभाज्या खातच नाही ना तो मग मी त्याला पराठे बनवून देत ते पालक वगैरे हे करून तो शहळा त्याच्यात टी. व्ही मेथी काढून काढून काढून तो पराठा खाण म्हणजे आपण एवढं सकाळी लवकर उठून करा सगळी तयारी करा हे करा आणि बघितलं काय तर ती पूर्ण मे थी टिफिन मध्ये असते म पोटात काय जाणार मुलां हुं, हुं, हुं तुम्ही तुमच्या मुलाला काय देतात अस लहान आहे तर
अ मी आता तो शाळेला जातोय लहान शाळेला जातोय सोडा कस आहे त्यांच्या शाळेमध्ये ध्ये सोम चार ते अ शुक्रवारपर्यंत चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असंच द्यायचं वेगळं काही द्यायचं नाही आणि आणि फक्त शनिवारच एक दिवस बघा शनिवारच एक दिवस कस दोनच तास शाळा असत्या तेची नऊ नऊ ते अकरा दोनच तासच भरतिया मग त्यावेळेस मॅडम सांगत्यात त्यांना मग कि ह्या शनिवारी आलू पराठा घेऊण या मेथी प मेथी पराठा किंवा एखाद्या वेळेस नाश्ता सांगतात किंवा मग आता म अस दर वेळी सांगता आता मध्ये वाटाने आलते बघा हिरवे वाटाने मग तेव्हा हिरवे वाटाणे मग गाजर आलं की सॉलेड बनवून आणा अस मग दर शनिवारी हेना हा हा त्या नुसार ते आणायला सांगतात मग ते दर शनिवारी ते दयायच बाकीच्या वेळेस कणी चपाती भाजी किंवा भाकरी भाजी हेच द्यायचं वेगळं काहीच द्यायचं शनिवारी एकच दिवस आपल्याला जे पाहिजे ते द्यायचं म्हणजे एखाद्या वेळेस नाश्ता द्यायचा किंवा एखाद्या एका शनिवारी फ्रूट द्यायचं कुठलं तरी.
तेच्यात आरे की आपल्या शरीराला सर्व हवं वाव! खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान अशी सवय हवी अशी सवय हवी आणि पलस आपल्या त्या पण हवी.
होय होय हा. मी ज मी भाजा खात नाही थोड्या पण त्यो नाही तो कुठली दिल ते सगळी खातोय. अस आहे, होय खा आता बनवल्यावर खावंच लागतय. त्याला आवड ते म्हटल्यावर बनवायला लागतय.
आपल्याला पण खाव, वा वा वा छान आमच्याकडे एक मुलगी आहे कच्ची फ्लाॉवर खाते.
होय काय बरं हाय.
भाजी बाजारातून आणतोना, नाही पण म ते कधी कधी आजकाल असे म्हणतात ना पेस्ट्रीसाईड असते, म ती पण म्हणजे केमिकल फ्री करून द्यायला लहान मुल.
हा हा म्हणजे ते कसं उकळते पाण्यामध्ये धुवन वगै
हो, कारण की आज केमिकल खूप असतात नाय तिला विचारलं ना म्हंटलं, हम्म. जाऊ द्या आपल्या याच्यानुसार करावं लागतं. आपल्या आई म्हणजे आजी, हम्म, त्यांच्या जनरेशन नुसार ते पण आहे ना जे माझी आजी होती. आजी ती नव्वद एक वर्षाची होती तरी माझ्या आजीचे दात पूर्ण शाबूत होते. म्हणजे हो. दिसाहायला पण चांगलं हो होत केस वगैरे एकदम चांगले होते, आम्ही जर कोनी नसणार नऊवारी साडी घालायची ती म्हणजे स्वतःची काम स्वतः करून घे. एवढी म्हणजे ती होती, आणि आम्ही म्हणतो आताच हो. हो.
आता आमच्या आजी आजोबा पण आहेत अजून हो ते सोडा आमच्या माझी मम्मी आहे ना माझ्या मम्मीची आजी आजोबा
हो हो म्हणजे भरपूर वयस्कर असतील ना अशा मु अशा माणसांच सानिध्यात तर आपल्या मुलांना न्यायला हव पण म ठीक आहे म्हणजे हे सांगतात की आ आयुष्य कसं जगायचं
होय होय असायला पाहिजे आजी आजोबा असायला पाहिजे थोडा
संस्काराच एक बहुमूल्य ठेवा भेटतो त्यांच्याकडनं
जाय लाग ते जुन्या पिढीकडूनच येतात त्याच्यामुळे क जुनी लोक म्हणा आजी आजोबा हे पाहिजेच होय ते आता कस जाणार आप बार पडतोय त्याच्यामुळे तिकड ते आज आजोबांचा तेवढा त्यांना हेच नाही ना
ह म्हझे मते कायेपरेट सपरेट आजकाल आपल्या सिस्टममध्ये कसे पुन वगैरे आईवडील पण जॉबला जातात मुलं ताला बंद असतात
हम्म होय होय
त्याच्यामुळे ते म्हणजे भरपूर गोष्टी त्यांना समजत नाही आणि त्या गोष्टी आपल्याला ण समजत आप आपण थोडस काही झालं की आपण लगे मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात तो ते अँटीबायोटिक वगैरे
देतो देतो आता आताच्या मुलांना क अँटीबायोटिक औषध घातल्याशिवाय कमीच होत नाही यावं ते काय आहे का औषध
तम के नेहमी देण्यापेक्षा नेहमी देण्यापेक्षा ते कधी कधी ठीक वाटतात आणि आजी आजोबा कसे सांगतात की ठीक आहे एखादं कोट दुखत आहे तर तू हे आसकर हिंग वगैरे ीजवळ लाव किंवा ओवा खा सर्दी ह सर्दी झाली तर म्हणजे अस आजकालच्या मुलांना हळदीच दूधपरे बा इ त स् नाही आणि ते प्यायचं कसं साखर टाक गो टाकते गोड बनव मम्मी पिला माझ्या मुला त चु स हरीची दूध आपण म्हणतो ना भिमा याचं घे मला तू साखर टाकून देशील तर मी घेईल
होय बर बर चाल ते मला उद्या दुपारी लावा तुम्ही फ्री असला तर काय
हो ताई.
हा हा चालतय आता ठेऊ काय?
नाही हो, झालं चला.